हॅलो?
हॅलो!
हा हॅलो! हो येते, हा बोल ना,
माझा येतंय तुला,
हो येते माझा येते का तुला आवाज?
हो हो येत येत बोल कशी आहे, तुझी तब्येत,
हो चांगली आहे ना, तुला बरं नव्हतं म्हणे आज,
हो बरं न तर थोडंस सर्दी, ती डोकं खूप दुखत होत.
हा हो, का, कोणत्या दवाखान्यात गेलती?
हॅलो! शिंदेकडे गेली होती म्हटलं,
हा हा हा, काय म्हहिने डॉक्टर?
चालू आहे, त्यामुळे गोळ्या वगैरे दिला,
तपाय म्ह का,
हो थोडी आहे.
हा भाजी खाल्ली, मशरूम ची, हा का,
खूप छान झाली होती, भाजी कशी केली? हो,
ह मशरूम मशरूमची बर्जी, हजच मशरूम पहिलं हो, सांगत आहे ना, ते कांदा वगैरे चिरायचा बारीक, आणि लसणाची पेस्ट ते टाकलं तेलात नाही आणि मग ते मशरूम टाकले त्याच पाणी मग सुकू देलं मी आणि मग त्यात टमाटर टाकलं आणि मिरच हळद ते टाकलं मीठ सबार टाकला वरून छान त्याचं पाणी थोडस सुकू देलं मग हो का खाली सर्वांना आवडली तुझ्या सासऱ्यांना आवडली का
खाल्ली त्यां त्यांनी खाल्ली कि नाही माहिती नाही
हो ना वहिनी म्हणे त्यांना आवडते म्हणे हो
विचारते मी त्यां नि खाली की नाही तर,
विचारजन प्रकाश आला का? हो झाले हर्षू काही जेवला नाही,
हो का,
होव का हम्,
हम्म,
प्रकाश कुठं गावाला गेलेलाय काय?
हो, हो हो तिकडेच असतात ते
का हा ना
हो
आता पण खूप आभाळाय रात्री पुन्हा पाऊस चालू होतो
हो
काई नई साड्या केले पीकोफॉल हॅलो
हा हॅलो
हम्म हा तर काई मग गादीच्या खोळा वगैरे आलेल्या आता शिवायला हम्म मग तेच पाणी गळत हुतं स्लॅपवरून ते दोन तीन वेळ पुस नाही गेलं हो
अजून चालूचय घरात त्या नाही नाही त या
होना पूर्ण ह नाय ते पूर्ण हॉलमध्ये पाणी होऊन राहिलं त्याच दोन तीन वेळ पुसलं तरी हम्म
तर खूपच तिकळ आधीच्या घरी तिकडे तर पूर्ण घरं गळ गळत होत
हो ना तिकडं अजून ते त्याच्यावर बी पाणी पडून राहिलेलंय
आणि
हंना पांढरेपाणी
मशरूम म त्याला पाणी नाही लागत का
आज गळाल तेच्यावर
मग तेचत
नाई ते मशरूम खराब होतात मग ते काढून टाकते
पावसाचं पाण्यानं खराब होते का
हो मग ते वरचं टीनाच पाणी का चांगलं असते का खराब असते आणि त्याला पूर्ण पाणी नाही पाहिल फवार बी लावते न असं बाजूनं लावतेत ते नुसत साध थंडवा थंडावा यासाठी
हम हम मग ते ते बघणार होते ना दुसरीकडे
तर हो ना पाहणारय ना ते प्युची बहीण पाहणार आहे प्युची बहीणच करणाराय याच्यात
हो का
हम्म आलं कस तुरीच लग्न ते
हो का
त मग मगाशी नाय ना पाऊसच चालू होता म्हणून गेलीच नाही
हा
ते राजेश्वरी च हो दिले ना ते राजेश्वरीचं स्वागत कस केलं ते पोस्टर लावून हा तर ते दोरी तिनं उघडलं म्हणजे उद्घाटन केलं टेप केलं
हा
सुून नाही आम्ही मुलगी आणली असं काहीतरी असते ना कि हॅलो हा तसं
हो हो बोल ना
हा तर तस स्वागत केलं तिचं हो झोपली आजी अजे आजी
हा
अ
कमलब
नाही बाई तिनी सांगितलं म्हणते चाल म्हणते तत कुठे सांगत ग
हम इतकं काय झालं मला
हो ना हम
हम्मम
दुपारी खूप पाऊस चालू होता, ना मग तिकडच आंग टाकलं. ते वल्या होत होत
हम्म हम्म
हॅलो म ते ल ये ना जाना क लागत
तेठी ते शंकर पाळ्या सारखे करते ना तू टमाटरचे
हो हो
ते कशे करता ग कशी करत ते
ते का हा ते ना
ह
टमाटे सगळे चिरून घ्यायचे मग मिक्सरमध्ये बारीक करायचे
हे हो.
पण मग ते पूर्ण. अ आपलं गव्हाच पीठ घ्यायचं चाळून.
हम्म.
त्यात टाकायचे मग ते. म्हणत्यात जिरों संबा वगैरे चटणी मीठ ते टाका चा अन मग चांगला उंडा मळून घ्यायचा त्याचा. मग त्याचे शंकर, पोळी लाटून शंकरपाळ्या टिपकाप करून घ्यायची
हो खूप छान लागतात ते तळल्यावर ते
हा तळायचे म थोडस मध्यम आसरवू द्यायचा
हम्म हम्म
हम् जास्त लाल बी नाही होऊ द्यायचे मग ते
चांगले नाही लागत.
मसाला वगैरे टाकून छान वरतून मस्त चाट मसाला टाकायचा त्याचा वर
तसे चांगले लागतात की
हो बाात मियसाठी मला पाहिजे होतं काहीतरी तस फाॅ कूठे आहेत ना फॉर्म भरत आहे मा अच्छा आय बी पीएस पीओ परीक्षा आहे ना आता तर त्याचा फॉर्म भरत आहे.
किती तारखेला आहे पेपर हम्म
पेपर ऑगस्ट च्या शेवटी आहे. हा
हो का हम्म
हो
आता पेपर चांगला सोडूवशील चांगला अभ्यास कर.
हो हो
हम्म तेच म्हटलं. आता उद्या जाणार का क्लासला
हा हो उद्या जा पतण
घरी अभ्यास नाही होवून
थांबणार तर ते हे
आता कागदच तब्येत बरोबर नाही तर मग हो आता हे वातावरण बदललं की असंच होतं.
ते तुळशीच्या पाण्याचा काढा कसा घ्यायचा का ते तुळशीचे पानावर
तुळशीच पान तुळशी पानं घ्यायची तुळशीची पानं घ्यायचे आणि ते मग असे खलबत्त्यात कांडायचे अर्द्रक अन ते दोन्ही अद्रक अन हा पान दोन्ही एकत्र रस कांडायची त्याचा रस काढायचा आणि मग ते सह सहट टाकायचं आणि घ्यायचं सकाळच्या वेळेस. आता मगाशी ते हर्षुला पियूषला करून दिला मी काढा.
ह
हेच आपला साधा बिना पट्टीचा जागुळ कलमी मिरे थोडीशी हळद टाकून पियूष म्हणे आई करा म्हणे माझ्यासाठी काळा प्यावाटू रायला म्हणे.
हा
वे ओला झाला म्हणे ना
ह
तच्या पप्पाला ड तो द्यायचा होता हो तो ओला झाला होता.
हम्म हे हर्षला काही फायदा झाला की नाही मग त्या मशरूम मध्ये?
हर्ष न विकले तर त्याचे त्याचे पैसे भेटले ना त्याले काय दिले काय नि ते ते त्या .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
ती देवयानी पण आहे बरं. तिच्याशी पण बोलजो. देवयानी दिदी ते आपल्या इथ आलती कुकडीची आई.
हो, हो, हो.
हा तिला पण पहिले कॉल करशील. मग बोलशील. हम्म.
जाव लागते मम्मी मला हेेत नाही हिंदी करता.
हो का? नाही तिला मराठी पण येते ना बोलता छान बोल मराठी, हम्म हाव ना. आज आलता कुकडीचा व्हिडिओ कॉल. बोलली मग ती. छान बोलती. हा.